कि हा बोला कि हॅलो
हॅलो
हा बोला कि हॅलो हा बोला कि
चला
होय जव लागे तुम्ही
जेवलं की मी पण
हा हा
हा काय नाही बघा फिरत होते आत्ताच जीऊन बाहेर म्हटलं फोन कराव फ्रेयाशला
होय आता आवडलंता तरीच के
हा हा बर मग काय केलत आज
आज काय वांग्याचं भरीत वगैरे केलं होत मसुरीचे आमटे वगैरे हा
हा हा हा मसूराची इथे आ्खा मसू शिरका
हा काम असतसकी
अका मसूर हा हेर कोल्हापूरमध्येध्ये जास्त फेमस आहे ना आपल्याकडे ते अक्का म सुरू
हम्म नाहीय अजून आत्ता तिच असतंय की काय काहीतरी
ह
खेळायचं जेवन झालं की तुला खेळायचं आठवते
होय तेवढं हा जेवलावर जिरवायचं रचित नाही तो पण आता खेळतच बसलाय तो झो प लवकर साडे अकराश
मैच पण तसच आहे नाही झोपत लवकर अकरा अकरा वाज
हे आपले निवांत सोप ते आपले सकाळच आम्हाला लवकर उटयला लागतय
होय आपल्याला लवकरही काय झोपतय आठ नऊ वाजेपर्यंत हि तर मध तरी रात्री दहा साडे दहा ला झोपली की सकाळ नऊ साडे नऊ परत आणि जेवलं की आणि फैज हंसरून
भारी्या आहे याला रजितला आमच्या झोपत येत नाही कसलीच क कधी बघा आज पण सकाळी एक अर्धा झोपला असेल दुपारी ते बी बळाच झोपवलेलं थापटून थपटून
तीनला झोपले की पाच वाजता साडेपाच ला उठते
पत्नी
त्याला झोप कमी असेल
लई कमी आहे झोप आणि आता संध्याकाळचं पण क नाही असं सह झोपत नाही त्यान त्याला आता खेळायचं भरपूर आपण दमवायचं आपण बी दमायच त्याला बी दमवायचं मग दमून दमून हळूच रागून रा गुल झु
हो मुलांना असं मांडीची वगैरे सगळ असली कि म ते मांडीवर घेतल्याशिवाय झोपत नाहीत ना
हा नाही असं काय नाही मांडीवरच घ्यायला पाहिजे वगैरे शेजारी पण असं थापटलं की झोपतोय पण ना तरी पण असं जरा मग रागवायला पाहिजे जरा खेळवायला पाहिजे
हा त्यांना झोप माझ्या वेळेला लई
हा लई असस्तते लई आणि लई लय म्हणजे लई एनर्जीेत
होय जेवलेला असते ते लईच हे करतात आपल्या पण हे करायचं अंतुरन वगैरे आपल्या व्यवस्थित पाहिजे अमेाच लय असते आप व्यवस्थित सगळं पाहिजे
होय तेवढं ह
हम्म कान ल म्हणजे अंग हेच पाहिजे अंगावरच आपलंतच पाहिजे दुसऱ्याच घ्यायचं नाही
नाही आपलंच ते जात की अंतरण अस रोज खाली अस खाली काढून ठेवलेलं असलं का नाही इकडं आल्यावर जातोय त्याच त्याच बघ पांघरून अनेक घेतोय आणि मग कुणा कुणाचा हां त ना त्याला असं आता उचलत नाही नादा पतजी किंवा वाखळ म्हणा हा ते अस वत वडत न्यायचं तिथं टाकायचं
हा
आणि मग चटाई बटाई टाकताना मध उड्या मार धिंगाणा कर ते चालूच असते
हो नेटवर्क प्रॉब्लेम आहे का अर का
जरास हय वाटत जरासाहााय वाटतच हा ज राबळ आलाय ना
होय आणि आज एवढं गर्मी वगैरे पण काय नाही गारच
हा हा जरा बर आहे आज वाात तवर्रेनीव अ
होय आणि रोज गरमी भरपूर होती तर लागेल पाऊस आता काय माहिती कधी चालू ब
खे
पावसाने वैटता घणलं धड पडना पण आणि धड कायच नाही
काय झालं
तर पडना पण लाय आणि काहीच नाही हो सगळ्यांना अवघड करून ठेवलंय
मग काय तर आता हे असलं वातावरण घळले आभ ह्याच्यातन थोडं आम्हाला बरं वाटायला लागलंय ना शेतकऱ्यां भागाले तेच कि एक महिनाभर जरी ववच हा एक महिनाभर जरी व्यवस्थित पाऊस पडला ना तरी बास होतेह
होय खरं पाहिजेच ना आता म्हणजे रोपा वगैरे असतात त्यांना ज पाऊस लागतोयच ना ते आता आला तर बर तरवा नाही तर मग नंतर हे होतय ना लावायला वेळ झाला की नंतर तर वेळ होतोय मग ते भात वगैरे येत नाही मरून जाते ना ते वाळून पावसाचे म्हणजे पूर्ण पाऊस फुल तर ऑगस्ट सप्टेंबर नंतर एकदम हळूहळू कमीच येतो ना मला तर वादळी वारा ऑक्टोंबरमध्येध्येच येते अ हेचा अवकाळी पाऊच अस..
आता तीन महिन्यात.. महिना गेलास किं.
आता एक आठवडा हा तेवढा नाहीतर गेला जून महिन्या पण गेला.
काय वाट ना तर पडेल असा पाऊस या महिन्यात बी जुलैमध्ये पडलय का थोडा स तरी
म्हणाले वीस तारखेपर्यंत काहीतरी होईल येईल काय माहिती काते...
कसला लागला म्हणजे सलग लागतोय चांगला पाऊस
होय आता सगळंच बदल आहे नियमच सगळं जगाचे बदल आपल्यावर निसर्ग तरी काय करणार आहे..
हम्म आणि खरं पाऊस.. पडल्यावर बी अ घराच्या समोरच अवघड झालं तर रस्त्याच कामा व सगळं केलेलं व्यवस्थेत म्हणजे आधी रोड वगैरे केलेला होता ना.. आता ते ड्रेनेज साठी म्हणून सगळं.. करल्यात.? आता मगं परत सगळं घाण. केला पाऊस पडला की सगळं चिख्खल होणार..
चिख्खल त्यावेळी तर भरपूर म्हणजे डास वगैरे होते ते सगळं उकरल्यानंतर भरपूर डास आहे, आता ज जात कमी आलेल डास,
डास, पाली, मुंग्या,
होय लय त्रास झाला म्हणजे डास म्हणजे असं झोप द्यायच नाही रात्रीला वगैरे अस तेवढे डास.. दार उघडलं की आलेच
आम्हाला त्या पालीन फिडून काढलेय बघा?
पाली पण भरपूर झालत आता आता आमच्यात कमी आलेत
आता कस झालंय आमच्या घराच्या म्हणजे पुढं महाग साईडला दोन्ही साईडला कुठच काय प्लॉट..
प्लॉट वगैरे नाही मोकळी जागा त्या मातीने वगैरे असं हे होतं ना मुंग्या.. कडे.
मुंग्या तर लय आव केवढा त्रास देतात.
त्रास होय सगळं जेवणाला वगैरे येतात, हे खाऊच्या डब्याला वगैरे असतात.. तर जरा
होय तेच लई ताप होतोय अहो मुंग्यांचा तर
लेट अस आता म्हणजे जरासं पाऊस मध्ये जर पडला असता तर जरा हे झालं अस आता आभूळ पडले त्यामुळ जरा डासांचं प्रमाण पण जरा कमी.
हा बराय तरी पण आता पाऊस परत पड गेल्यावर बघा की
परत आणि तेरेनेज वगैरे असल्यामुळे ते हे होते हो अ म्हणजे पाणी बाहेरच असं म्हणजे घाण साठले की, त्यात होते ना डबऱ्यात वगैरे पाणी साचलं की ते डास वगैरे डेंग्यूचे साथ. वेगवेगळे आजार चालू होतात. पाऊस पडून गेला की,
हम्म आता आमच्या इकडं आमच्या कॉलनीत इकडं सापान निघायला लागला रोज निघतो बघ रोज न चुकता
रोज होय हायच की ते येत उन्हाला बाै वगैरे बाहेर पडतात ना त्या पण आत गरमी उष्णता होते ना जास्त
बारकी पिल्ल सापाची
ेतात हे दिसत नाही. आपल्या खेळायच्या नादात असत. त्या
तेच काव चुकून ख्या ता पकडलं बिकडलं किंवा त्यांनी चुकून येऊन चावलं बिवलं तर केवड्याला पडते.
होय नाहीच की आता एकदा बघा म्हणजे गावाकडेच ए मुलग्याला अ म्हमजेात पावसाळ्याच्या दिवस सातच. हम्म जैसे अ तो गेला बाहेर असा हात वगैरे धुवन हात धुवायचा होता जेवायला म्हणून गेला आणि त्याला म्हणजे कुठला वेगळाच म्हणणार काय काही तरी सापाची जात आहे ती जसं आपल्याकडे ते पडत नाही तो क्वचितच कुठ तरी सापडतो म्हणजे ते गेला आणि त्याला म्हणजे तो चावला मग त्याला काय म्हटलं डास वगैरे चावलाय. असं काय त्रे झालं. ते पटकन समजलं नाही ना. मग घरात पण म ते उलट्या वगैरे करायला लागला, घरातली म्हटली म्हणजे पित्त वगैरे झालं असंल. काय तरी खाल्ल्यानंतर, मुलं आता खातातच ना काय पण असं. जेवायच्या आधी त्याला त्रास होऊ लागला नंतर ते बघितल्यावर मग समजलं की तो साप चावलाय असं म्हणजे तो उडी मारून काहीतरी जातोय वाटतं. उड्या साप असं कायतरी म्हणतात त्या.. हा. त्याला अंधारातच दिसतय दिवस.. दिसत नाही त्याला. असं म्हणजे एवढं प्रमाण म्हणजे असं ऐकलं गावाकडने येतायत ना आता शहरातनी पण यायला लाग..
हा मग ते काय उपचार तेन केले काय नाही त्याच्यावर आहे काय नाही व्यवस्थित पोरं.
ची नंतरन म ते साप समजल्यावर म ते त्याच्यावर ट्रीटमेंट म्हणजे सुरु केली.
सगळं विष उतरलंच असलं की तंवर अंगात.
दिवरच नव्हता, आय सी यू मध्येच होता तो किती दिवस म्हणजे असं लहान मुलांना पण आता बाहेर सो... डण धोक्याचच आहे.
लईच की ओ अवघड झा..
होय उन्हाच वगैरे म्हणजे बाहेर पण आम्हाला सकाळच जरी उठलं तरी बाहेर पाय ठेवायचं म्हणजे बघून सगळ इकडे तिकडे नाहीतर मोगऱ्याची वगैरे झाडं असली की त्या झा वासान पण येतात ना जास्त त्याला.
झालय आता पा मदी तर काय चालत म्हणजे परवाच इथ आमच्या समोरच्यांच्या इथ तो कुंडीत जाऊन बसलेला आणि हिरव्या कलरचाच होता साप तो.
हा ते मग झाडाचा हे कळत नाही नव पानं आणि ते हे
हा आणि खर तर नंतर पकडला खर हिरवा म्हणल्यावर विषारी अस.. विषारी होता ना, आणि त्यांच्या घरात तर बारकं बाळ आहे.
बाय मग काय करायचं ते दिसलं म्हणून बरं झालं नाही तर मग ते हे झालं असत.
आम च्या आवाजान सगळ्यांच ते आलं नाही बाहेर ब बोलवलं साप वाल्याला हम्म
तेच नाही लहान मुलांच्याकड पण लक्ष द्यायला पाहिजे त्यांना काय समजतय चावलेलं वगैरे
बरं चालतय ठेवू का मग?
हा हा चालेल.
हा.